हॅलो
हो
हॅलो
हा बोला गुड आफ्टरनून
गुड आफ्टरनून गुड इविनिंग झाले गुड इविनिंग मला
अच
तुमचा नंबर आमच्या एका पाहुण्यांकडून मिळाला आहे तुम्ही मेस चालवता ना
हो
माझ्या एका फ्रेंडला मेस लावायची आहे. मला जरा सांगा ना. कसं कसं जेवण असतं काय काय पूर्ण ड्पा लावायचंय आम्हाला
डब्बा मंथली ड्बा लावायचाय का
हा
हा अ ऍक्च्युली माझ्याकडे कसं आहे. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही बनतं. जेवण अ व्ेहेजमध्ये तुम्हाला ना एक भाजी येणार डाळ येणार. भात तीन चपात्या पापड लोणचं.
हा.
जर असा टिफिन तुम्हाला घ्यायचा असेल तर तो शंभरला आहे आणि जर तुम्ही? तीच जर माझ्याकडे महिन्याला मेस लावताय. तर टोटल ना अ. एक टाइम चे तीन हजार रुपये होतात तर मग मी ते अडीच हजार रुपये घेते. दोन टामचे होतात सहा हजार रुपये मंथ दोन टाइमचे होतात सहा हजार. तर मग मी ते पाच साडेपाच हजार आणि मग त्याच्यामध्ये एक दिवस आठवड्यातन तुम्हाला नॉन व्हेज असणार.
थोडतण एक दिवस होतो का? आणि जर आम्हाला पाहिजे असेल म्हणजे नॉन व्हेजी खाद्या. डेला तर
हा मुडेला
येणार का तेव्हा तुम्ही? म्हणजे आता तुम्ही आठवड्यातून एक वेळ देणार बट आम्हाला अजून अहवास.
हा हा जर हा तुम्हाला हवं असेल जर तुम्ही मला बोललात की म्हणजे आता आहे संडे कि मला संडेला हवं आहे नंतर नॉन व्हेज मी जर वेनसडेला देते. तर तुम्हाला संडेला नॉनव्हेज हवं असेल तर तुम्हाला संडेलाही नॉन्हेज भेटेल. फक्त त्याचे कसं तुम्ही आता मटण घेतय चिकन घेतय मच्छी घेतय सुकी मच्छी घेतय तसे चार वेगवेगळे आहेत तसे.
वेगवेगळे चार्ज लागणार का?
हां.
आणि फक्त जर म्हणजे भाजी चपाती हवी असेल.
हा फक्त भाजीच फक्त भाजी चपाती जरी तुम्हाला हवी असेल ना. तरी फक्त भाजी चपाती पण भेटेल. फक्त भाजीच पते आपल्याकडे सत्तर रुपयेला आहे.
ठीक आहे मग आणि भाजी चपाती वरण भात
हा भाजीचं.
आणि पापड लोणचं.
पापड लोणचं हां हे व्हेजमध्ये रो जेवणामध्ये असणार. हा भाजी एकच असणार.
आणि जर आम्हाला एखादी भाजी हवी असेल बनवून तुमच्याकडून म्हणजे
हा मग मी तशी भाजी ही बनवून देते ना जर तुम्हाला? आता म्हणा मी आज माझ्याकडे
आवाज नाही.
कडधान्याची भाजी आहे आणि तुम्हाला कडधान्य नको आहे तुम्हाला जर दुसरी भाजी कुठली हवी असेल. तर ती भाजी मी बनवून देईल ना तुम्हाला?
आणि टिफिनला रोज चपाती का?
टिफिन ला रोजच च चपाती असते पण जर तुम्हाला भाकरी माझ्याकडे भाकरी पण असतात.
हा.
मग जर तुम्हाला कधी चपाती नको असेल आणि भाकरी हवी असेल तर तुम्हाला भाकरी पण भेटेल.
नॉनवे्हेजमध्ये हॅलो.
नॉन व्जमध्ये हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय मला तुमचा तुम्हाला माजा येत नाहीय का? हॅलो.
हॅलो.
हा तुमचा मला आवाज येतोय माझा तुम्हाला आवाज नाही येतय का?.
हा आवाज येत नव्हता आता ओके बोला आता
हा नॉनव्हेज मध्ये ऍक्च्युली माझ्याकडे नॉनव्हेजमध्येध्ये सगळंच बनतं. चिकन मटण मच्छी आणि मच्छीच कसं आहे की तुम्हाला कुठली मच्छी आहे. ते ॲज पर त्याचा रेट चेंज आहे. मच्छीमध्ये आता खूप प्रकार आहे तुम्हालाही माहित असतील मच्छीमध्ये हा तुम्हाला तर आता मच्छीचे प्रकार माहितीच असतील.
हां. माहिती आहेत ना मग त्यानुसार
त्यानुसार आता बांगडा आहे बोंबिल आहे. सुरमई पापलेट हलवा. मग तसे मच्छीचे रेट भेट. जर मा
मार्केटमध्येध्ये ज्या रेट मध्ये भेटणार त्याच्या हनी तुम्ही ठरवणार.
हा मी त्याच्या ठरवणार की मग तुमच्या हा रेट कसा घ्यायचा हां. कारण आता ह्या सीझनमध्येध्ये कसं असत. या्या सीझनमध्येध्ये असं असतं की मच्छी खूप महाग असते आता रक्षा रक्षाबं रक्षाबंधन नंतर मच्छी स्वस्त होते.
सॉरी स हां.
रक्षाबंधनपर्यंत मच्छी ही खूप महाग असते. त्यामुळ मग रेट पण माझ्याकडे तसाच लावला जातो मच्छीचा
आणि एक विचारायचं होतं की जर व्हेज डब्यामध्ये स्वीट वगैरे जर हवं असेल. तर त्याचे वेगळे चार्जेस लागणार का?
अ ऍक्च्युली माझ्याकडे कसं आहे मी ना गुरुवरचं स्वीट काही ना काही तर देते. पण ते जे खीर वगैरे असं आहे. ठीक असं तुम्हाला जर गुलाबजाम वगैरे काय हवं असेल. तर मग त्याचे चार्ज वेगळे लागतील.
हा बनवते. अबा हा बा.
नाहीतर असं खीर वगैरे हे गुरुवारच मोस्टली टिफिन मध्ये असतं. खीर असते नाहीतर काही ना काहीतरी स्वीट बनवलेलं अस. तर घरीच तेच असतं. पण जर गुलाबजाम म्हणा किंवा असं बाकीचे स्वीट जे बाहेर बेकरी फूड जर म्हणजे भेटत ते तुम्हाला काय असेल तर त्याचे चार्जेस द्यावे लागतील.
ठीक आहे क्वांटिटी सांगा ना जरा मला किती चपाती येईल.
तुम्हाला ना आता हां असं. अ माझ्याकडे कसं एक डबे आहेत छोटे डबे म्हणजे छोटे डबे म्हणजे कसं. ी एकदम लहान पण नाही मिीडियम साईज डबेत आहेत मग ते डबा एक तुम्हाला डाय भेट णार एक ड्बा ती भाजी भेटणार. तीन चपात्या भेटणार आणि तेवढाच डबा भरून भात भेटणार. म्हणजे एक माणसं एका माणसाचं म्हणजे पोटभर. जेवण होऊ शकत एवढं त्या डब्यामध्ये जेवण असत हा. बाकी भाकरी आपल्याकडे असतात सगळ्याच्या तांदूळ नाचणी बाजरी. जरी. सगळ्या प्रकारच्या भाकरी भेळतात.
ओके चालेल मी तिला हां बोला बोला.
बिर्याणी हवी असेल तर बिर्याणी वगैरे सगळं सगळं आपल्याकडे भेटतं.
ठीक आहे मी चालेल तिला तुमचा नंबर देईन.
हा.
मग ती तुमच्याशी बोलून घईल.
हम्.
ते आमचे पाहुणे ते तिथं आता राहियला येणार आहेत ना ठाण्यामध्ये ते.
हां.
मग मला तुमचा नंबर भेटला मग मी बले एकादा विचारून बघावं घरगुती केण सगळ्यात चांगलं ना.
हम्म हम.
हा.
आणि आपलं कसं.
दे हे समजलं ना म्हणून बले त्यांना. आधी पहिला तुम्हाला कॉल करून मी विचारते बघ त्यांना नंबर देते नंतर तिला.
हा. आणि हे कस घरगुती जेवण आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला. तुम्हाला नक्कीच आवडेल हे.
हो हो चालेल.
घर घरगुतीच घरगुतीच टिफिन मी बनवते घरातूनच. पार्सल देते असे माझ्याकडे खूप कस्टमर आहेत. त्याचे टिफिन घेऊन जातात वगैरे.
ठीक आहे ठीक आहे चालेल मग मी बोलते तिच्याशी मग तिचा नंबर.
हा. अजून तुम्हाला काय माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता.
काय टिकींग बद्दल कस घरती जेवण चांगलं असत. त्यासाठी मी बोलले की. मला नंबर मिळाला तर आधी तुम्हाला विचारून म्हणजे मग तिला पण नंबर देईल. मग ती तुम्हाला कॉल करेल तिला जर अजून काय माहिती हवी असेल. तर ती तुम्हाला विचारेलच.
हम्म
हां मग तेव्हा तिच्याशी पण बोला तुम्ही
हो हो हो बोला.
डाळीमध्ये काय प्रकार वेगळा. म्हणजे रोजच वरण का असं.
नाही नाही नाही नाही जर रोजच डाळ नाही आमटी पण असतात. म्हणजे तुम्ही कसं कडधान्याची पण आमती करता.
किंवा मग ऑप्शन आहे की आपण शेवग्याची आमटी कधी करतो. कधी वालाची आमटी करतो तसं कारण सगळेच डाळ खाऊन खाऊन कंटाळतात ना
हा हा हा हा.
त्या आमट्या पण कडधान्याच्या आमटी वगैरे हे असं असतं.
हम्म. चालेल मी अ हा कडधान्य तुम्ही कडधान्य सगळीच भाज्यांमध्ये ते वापरता का तोट जर आप एक आणि अ ओरल्या भाज्यांमध्ये पण सगळ्या भाज्या. जे ज्या भेंडी म्हणा फ्लावर कोबी हे. हे पण सगळ्या म्हणत ना
आता तुम्हाला तिथे तुम्ही लाल भोपळा वगैरे कधी खात ता नाही माहित लाल भोपला दुधी भोपळा तोंली ची भाजी
ह्या सगळ्या भाज्या भेटतील का?
हा सगळ्या भाज्या असतात रोज वेगळी भाजी असते.
चालेल मी बोलून घेते नंबर देते आणि मग तुम्ही तिच्याशी बोलून घ्या त्यांच्याशी सगळे हा मग. अजून कोण ओळखीच असेल तर ती पण मग सांगेल मला तर आवडलंय तुमचा प्लॅन आता तिला हा.
हा मग तुम्ही काय करा तिला माझा नंबर शेअर करा तुम्ही नंबर तिला दिलात की मग मी तिच्याशी बोलून घेईल हे सगळं आणि मग सांगेल की अ तुम्ही तिला सांगा की म्हणजे फोन करायला मला तिने फोन केला की मी तिला जर काय माहिती हवी असेल सगळं हे तिला सगळी माहिती द्या जेवणाची व्हेज नॉन व्हेज ची वगैरे मग तिला जर झालं पॉसिबल माझं रेट वगैरे परवडला सगळं परवडलं तर मग ती करेल ऑर्डर अस हा. कारण भाकरी आता ऍक्च्युली जॉरी नाचणी, बाजरी वगैरे सगळंच महाग झालंय ना त्यामुळे भाकरी पण आणि घरगुत आप भाकरी बनवतो त भाकरी सगळ्या असतात हा सगळे-सगळी इकडे वाढलेत रेट तेचे हा. त्यामुळ भाकरीचा रेट पंचवीस रुपये आहे.
बाकरी पंछ
हा भाकरी पण छ फक्त मोठी भाकरी कर चपाती अ तुम्हाला साधी चप चपाती हवी असेल तर दहा रुपयेला आणि घडीची पण चपाती असते.
हा.
म घडीची चपाती हवी असेल तर पंधरा रुपये.
हा हा हा.
हा.
ठीक आहे चालेल म आणि अ- अ नाचणीची वगैरे पण भाकरी भेटेल का नाचणी बाजरीची?
हो हो नाच
त्याच्या हा ठीक आहे त्याचे रेट वेगळे असतील ना म.
नाही नाही जॉरी, नाचणी आणि बाजरीचे पंचवीस रुपये आहे आणि तांदळाची बावीस रुपयेला आहे.
ठीक आहे ठीक आहे चालेल मी करायला लावते कॉल.
हो हो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट द्या ना.